नंबरिंग तेस ते तेस ते नंबर टाकू टाकू ह त्याच्याच्यान माहिते काय ते हे होऊन राहिलं म्हटलं साग याच्यात यायचे नमरही पाठ होवून रायले आपले.
हा आण बोलन ही तसं आपण बोलतो थोडी की.
हो तेच न व हां कोणाजवळ टाईम आय व.
कोणाजवळ टाईम असते वो ताई कोण एवढं बोलते?
बोलतई नई न कांहीच नाही मीच त तिकडे माया देवराण्या सगळ्या त्यात काय त ताई तुम्ही हे ई नाही तिकडच्या समजा हे म्हणतात येतंय ना बोलतही नाही म्हटलं माय आम्ही त जसं की एका एक तिकडेच आव गावाच्या बाहेर आता सगळे आमचे तिकडे आहेत आणि आम्ही एका इकडे आ त्याच्या न कोणी येतही नाही बोलतही नाही म्हटलं बरं आहे बाई आम्ही एका इकडे कोणाच्या लेण्यात नाही कोणाच्या देण्यात
घरातल्या घरात.
आमचे काम भले आम्ही भल बस मी तर कुठे जातई नई हा अन कुठं जात ई नाही घरच्या घरी अन घरी असते आता उन्हा ळ्यात ई एवढं हे असते पण माय पिको फॉलच चालू राहते अन घरातच झी असंत काही कोणासोबत बोलनही हों
आण तसंही ताई आता तुमच्या कामात, अण त्या मुलात त्या पिको फॉल मध्ये येच्यातच
त्याच्यातच वेळ जाते काहीच म्हणजे कुठं टाईम द्यायचं हे नाही माझ
आमचा वेळ सगळळा पार्थच्या याच्यात चालला जाते.
हो ते लहान मुलगा असला की हां लहान मुलगा आहे मग आमच्या इथं तस हाव.
हाव टाईमही आठवत नाही काहीच नाही मस्त
मग आमच्या इथं हे रवीची मुलगी इथंच असते आमच्या घरी आता तुम्ही त पाहता ते इथंच असते त्याच्याच्यान मग ते ते तिच्या हच्यात टाईम जाते नाही हे गमलं की माहितीे काय घेऊन येतात मुलं. म्हणत्यात की दाखवा ना दोघीले घेतो आम्ही नेतो मग इकडेच राहते ती आणि ते रड ते घरी दरवाजे लावेल असले की तिकडे चला म्हणते.
हां हां.
बरोबर समजते मुलालेय पण आता
हाव जास्त बोल जास्त हुशार आहेत आता हाव ते तसई तुमच्या इथे जास्त असते कारण की मनस्वी किती वेळा नेते ना तिले.
हाव इथंच असतात आम्हालाही गमत नाही ना ते आली नाही की.
हम्म हम्म फॉल चांगली लावली ताई दिवाळीत च्या वेळेच्या साडीलाही पण आण या साडीलाही पणं.
चांगली लागली?
हां हां मस्त लागली फॉल कारण माहिती आहे काय ते मीऱ्या पळल्या की आपल्या समजतेच फॉल कशी लागली त.
अ लागतेच ना माहिती काय काही काही वेळेस काय होते ते लेसच्या साड्या असतात की नाही त्याच्यात ते त्याचेत साडी आटूरत असते मग ते एखाद्याच साडीले समजा फॉल्ट हे ते पडू शकते
मग मी आईले म्हटलं आईले म्हटलं की त्यात ताईले म्हणजा बा थोडी व्यवस्थित लावजा कारण की ते अ मीऱ्या म्हटलं व्यवस्थित नाही एक मिरी जर उचांगली तर ते साडी काही व्यवस्थित त दिसत नाही म्हटल तर पण मग मी आल्या ब रोबर बघितले की नाही मस्त दिसले की नाही त्याला म्हटलं एकाच येच्यात मिऱ्या पडल्या मस्त फॉल लावला.
हो हां अ नाही व ना कसं आहे. म्हणून चांगली लावतो म्हणूनच सगळेजण आणतात ना म ते काय बुद्ध अटॅपसून नसतात फॉल लावायसाठी हा आणि हे असते आता जस सिजन वर मग बरोबर हे असते
हा दिवाळीचे
अ ह आणि तसं यातही मधातही चालूच राहतात म्हणा असं गठ्ठच पडेल असते लाव्यासाठी हम्म तेच तर म्हणत हा मग नाही मी काय करतो माहितीे काय कोणाच महागीच हे असते मी काही घरात ठेवत नाही जास्त वेळ इकडे फेक तिकडे फेक काही मल की जमत नाही ते कोणाच आपली वस्तू पाहून दुसऱ्याचं हे करा मग मी काय करत असतो बस दोन दिवसातच मी कोणाचे मंग वापीस देऊन देतो म्हणजे ठेवत मी माझ्या घरात मुली वजं होती जसं की कोणाच्या
शिवायला कुठे टाकायचे तर मग ते हिवर केेडत टाकलं ब्लाऊज शिवावले तर तिची बाई काय म्हणे मले साडी इथच टाकामध्ये त कोपल करायले साडी ब्लाऊज मध्ये तुमच्या सोबतच देतो. म्या काय म्हटलं नाही साडी घरी दाखवा लागते म्हंटलं साडी राहू द्या फक्त ब्लाउज शिवा म्हटलं त त्यांच्या टाक ना साडी घरी आणली मग मग आईली भैय्या कड तेयजवळ म्हटलं पिको कॉल करायले. आणि ते म्हटलं बता
बज पण कस कोणाच कस बिघडलं हे झालं कसं पहिलं पण ह असंतस ह असंतस मग ती त्याच्यापेक्षा डोक्याले टेन्शन घ्याले पुरत नाही. हे आपलं बस आलं काय याच तरी हे होते. जास्त ताण घ्यायला पुरत नाही म्हटलं. हो मी माझी शिवतो.
हो काय? तेवढ तरी बर आहे हो ताई.
हो मग तीच ना देवसाठी जाऊ आपली शिलाई वाचते तेवढीच.
अच्छा आपल्या गावात कोणी शिवते का कां माहित नाही ना व्यवस्थित चांगलं शिवणारं.
नाही ना शिवतात पण कसं आपल्या इथं कसं शिलाई एवढं देत नाही कोणी ते काय माझी सखो बहीणच आहे ते शिवती मस्त शिवते पण दोनशे रुपये शिलाई घेते. अ याची असली समजा डिझाईनच हे जास्त घेते आणि ते परफेक्ट बसवते. पण मग कसं आहे आपल्या इकडेच जास्त हा मग त आपल्या इकडे काही बाया देत नाही तिकडे मी काही बहुत आहेत बरोबर देत बाया म्हणजे मा का मजुरीला जातात त्या एक न एक रूप उपाय तिचा देऊन देतात मग ते जास्त आपल्या इकडच कोणाच घेत नाही. आणि ते राहते तिकडे एकाइकडे राहते ते आपल्या इकडच्या बाहे काे जास्त जात नाही.
हम्म कारण की मी लग्नापासून आणखी ब्लोज कुठे आहे आपल्या गावात शिवायला का मला? तिथं कुठंच टाकलं नाही हे पहिलंच ब्लाउज माझं हेवर केळले टाकलं मी ते.
हा ना आता तुम्हाला कामही नाही पटलं ना टाक्याच समजा आता लग्नाचे अ हेच होते आधीचे शिवून आले अ आता समजा मग अस आहे. साडी नेसवायापर्यंत काही नवीन चालत
चालच चाललच नाही. आंधी दिवस पुरले. नंतर चालच नाही गे म दिवाळीच्या वेळेस गेलती मी तर मग दोन तीन शाळेवर मी तिकट न
तिथूनच आणले बरोबर आहे ह नाही ना कसं आहे ब्लाऊज परफेक्ट अस ना ब्लाऊज परफेक्ट असलं की साडी चांगली दिसते ना. मग असायना पण ज्याच्या हात हात बसेल असला की तो बरोबर हे होऊन जाते आपल्याला मग त्याच जसं
हम् हम माझं महि आहे का ते वेळाला ते मुसलमानी नाही शिवणारी अ दोन तीन दिवसातच लागले तसे आता म्हणजे लोक म्हणजे लोक शिवले ना तैला म्हटलं तुझ्यासोबळ मी पूर्ण ए टू झेड चार हाव चार साड्याने एक लुगडं असं पाच ब्लाऊज टाकले हो ते तिच्या जवळ शिवायले. तर पूर्ण मोबाईल वर गळे मोबाईल वरच्या बाहेर टाकल्या तर एक नंबर ब्लाउज शिवले पण शिलाई तीनशे साडेतीनशे, तीनशे साडेतीनशे, अशीच आहे त ह त्याची.
हा चांगले टेलर ते घेतातच ना ते.
घेतात पण मग शीवायला महत्व आहे ना हो.
हा, तुमचं माहेर माहेर कोणसं आहे तुमचं. येडाई काय, हो काय.
आ रि दर्या पच आपला अकल्या पाो
हो ना, हो ना, हो तिकडेच ह हम्म
खळा हम्म
माझी चूलत बहीण हि असते ना वडाने
हाव काय, काय सरनेच द्यायचं?
अ काय महिती आता आहेत म्हणजे याच्यातलेचण एवढं काही मला माहिती नाही. त्याचा मुलगा वारला ना मोठा म्हणजे मोठा होऊन त्याला कॅन्सर झाला होता त्यांचा मुलगा वारला मागच्या वर्षी
मागच्या वर्षी मोठा होऊन कॅन्सर
हा कॅन्सर झालेला होता त्याला, ब्लड कॅन्स म्हणजे ब्रेन ट्युमर होता वाटते त्याले.
हम ह कायमच गेळा मग ते मागची अशी कारण म ते काय आता कोणा त ओळख सांगितली की नाही वेळाची आहे म्हणून तर भरपूर पूर जण निघतात पण ते एकसं वेळा पेटण वेळा शहर अे दोन गाव आहेत ते. एक, एक, गाव नाही ये तेे आप आपल्या गावाचे तर चार पाच पट, इथे एवढं मोठं गाव आहे इथे.
हो काय.
आपलं गाव लहान आहे ते खूप मोठं गाव आहे. आणि त्याचे कसं वेळ पेटल व्याळा शहर असल्याच्या ना माहितीय काय एवढी ओळखणी नाही राह ना आपण कसं कॉलेजच्या मुली म्हटल्यानंतर फक्त मैत्रिणी ओळख राहते. एवढी अशी ओळख राहत नाही ना. नाही मला आता किती जणी ना ओळख सांगितली की नाही तर, मी म्हणतो भ मला की ओळख नाही ती.
हाव ना, नाही तसंही आपल्याला कसं आपण एवढं लक्षही देत नाही ना गावातही पण. की बा हे आहे ते आहे हां.
लक्ष देतच नाही ना आपण एवढे
हा, असले जवळचही अस तरी लवकर लक्षात येत नाही मग की हेच आहेत म्हणून.
अरे मी सांगतो ते जेव्हा संबंध चालू होता की नाही तेव्हा एक एकही ओळखीचा निघाला नाही याच्यातला, एकही जण नाही. जेव्हा संबंध चालू होतात तेव्हाची गोष्ट आणि आता माहित आहे का आता बंद झाला कि नाही निकोल जवळ जवळचेे
हो, हो, हो
हो, तोपर्यंत कोणीच सांगत नाही कि बा आम्ही ओळखतो. आमची ओळख आहे. काहीच सांगत नाही कोणी. आणि नंतर सांगतात मग आम्ही ओळखतो म्हणून.
हा, आण तसंही लक्षातही येत नाही ना मग हेच आहेत म्हणून ते असं क लक्षात
नाही बरोबर आहे. नाही पण ताई ते आता हे संबंधाच्या गोष्टी बी काही व्यवस्थित राहिल्या नाहीत की नाही
नाही ना त्याच्याच्यान कोणीच, सांगत नाही नाही नाही बरोबर आहे. पहिले कोणी कोणाचं हे करत होतं. आता तर कोणीच नाही. कोणीच पडत नाही म्हणतात या झंजटमध्ये पडयला प पुरत नाही कोणीच नाही. अं होर बडा हो हा ते अंघोळा राहिल्या दोघी माझ्या
अरे पुरी र ते
हा कार्याच चालूय का म्हणते ह दोन तीन दिवस झाले तो मण ना जालवून राहिला म्हणते आई जाण करणव हे बोलणं म्हटलं बाबू मला काही हे होऊन नाही राहिलं पण कोणाला लावून हे काही हे नाही होत मग म्हणते की मग मी बोलतो पण म्हटलं पणत कोण ह आवा गेला काय
नाही म्हटलं आवाज मॅच होत नाही ना आता त्याचा मुलाचा आवाज आहे
ह हे ममीेत
त्याचा म्हटलं मुलाचा आवाज आहे तो जरी बोलत असला की नाही तरी त्याचा मुलाचा आवाज येत चालत का
नाही नाही नाजूक आवाज येते त्याचा मुलीसारखा आवाज येते असा मुलीसारखा आवाज येत माहिती काय दोघाही भाऊ बोलले की नाही असं सारखं आवाज वाजठे त्याचा हा हम्म त्या दिवशी
अरे ते मी सांगतो ना काही कि हम्म
हा
सांग ना
त्या दिवशी बोलला ना तो म्हणजे
बोलला बोलला बोल ना बोला बोला सांगा
ते दोघं जण मग बोलले त्या दिवशी दोघं जण
हा हा तेवढं तरी बरं मला याच्यात ते असं नाही की बाळ ज्याचा हे आवाज ऐकलाय तोच आवाज पाहिजे म्हणून
ह
तेवढं तरी बरं या्याच्यात म्हणजे घरातल्या कोणी बोलू शकते
हो
हम्म
बायाचा आवाज पाहिजे ना त्याच्यात हा
तैला म्हटलं हे आता चार मिनिट ऑ की छत्तीस सेकंड वर थांबलं हे ग्रीन कलरच अ के त तशी मिनिट आपले दहा मिनिट चौदा सेकंड झाले
एकद चाल नाही मग
तुम्ही लावा तुम्ही लाव दहा मिनिट झाले ना तुमच्या याच्यात आवाज नाही येते तरी हा मग तुम्ही लावताय का तिकडनं हा हा लावा म्हटलं तुम्ही तिकटनं मग हा
घरात आवाजयला